आहेस मी पण मस्त काय चाललय
तुझ्याकडच काय तुझं कस चाललय?
त पण मस्त आहे. काही नाही बघ अभ्यास करत होती हो.
आता काय पेपर आहेत. का?
नाही ग परीक्षा संपल्या माझ्या अ बाकी की.
बाकी काय नाही तुझ्याकडेच तूच सांग
काही नाही बघ मी पण बस होते बाकी तुला कोणता खाद्य प पदार्थ आवडतो‌.
मला का? मला तस बरेच सगळं आवडत पण जास्त फेवरेट असं माझ मिसळ आहे मिसळ पाव
हो का? म्हणजे तुझ्या आवडीच पदार्थ मिसळ आहे.
हो हो का तुला बनवता य ते का
हो मला बनवता येत. ते तुला कृती सांगू का मी
हां सांग ना कृती म्हणजे मला पण बनवीन मी पण
हो नक्कीच आधी मटकी भिजत घालायची. ठरल्याप्रमाणे छान मोड आलेली मटकी सकाळपर्यंत त्याला मोड येऊन जात तील नंतर मटकी बुडेल इतकं पाणी घालायचं. एका पातील्यात हळद मीठ घालायचे आणि झाकण लावून द्यायचे. मटकी एकदम चांगली शिजवून घ्यायची.
हा हा ह
झाल्यानंतर मग आपण र रस्सा कसा करायचा हे बघूयात. कडईत तेल घ्यायचं मोहरी, जिरे टाकायचे मग कांदा घालायचा.
अ हे होतं म्हणजे फक्त आता मटकीच घ्यायची का मिक्स मटकी घेतली तरी चालतय? का तसं काय नाही.
नाही फक्त मटकीच घ्यायची. मट मिक्स मटकीेने अ चव येत नाही जास्त त मग फक्त मटकीच घ्यायची मग आपण बारीक चि आपल्याला कांदा घालायचा. लसूण परतायचा. कांदा एकदम लालसर झाला ना कि मग आपण अ आपल्या आवडीनुसार टमॅटोची पेस्ट घालू शकतो. बारीक केलेली किंवा मग टमॅटो अक्का घालू शकतो आणि तुला माहिती आहे का मसाले कोणते कोणते वापरतात?
कोणते कोणते ऑप्शन आहे का किं का घ म्हणजे?
नाही ग, त्याला एक ठरलेले मसाले असतात त्याने चव येते. मग तुला मी सांगते, लाल तिखट, गोडा मसाला आणि मिठ. घालायचं. हे सगळे. मसाले पण घालून, कोल्हापुरी मिसळ. तयार करू शकतो, मग पुढची कृती तुला सांगते.
हो का हा सांग.
हा, मग हे सगळे मसाले परतल्यानंतर त्याच्यात शिजवलेली मट की घालायची आणि पाणी घालायचे, ते आपल्या घरात किती माणसे आहेत याच्यावर ठरते.
हम् हम् हम्. हो बर बर. ठीक आहे. म्हणजे जेवढी माणसं, तेवढं त्याच्या ह्याच्यावरती कोण म्हणजे करायचं तेवढं.
हो अगदी बरोबर. मग आपण शेव टाकायची, की आ ते आपल्या आवडीनुसार आहे. की शेव घालायची, की मिसळ अ चा फरसाणा घालायचा?
हा.
हे सगळं झाल्यानंतर मिसळला उकळी आली ना मटकीवाली, तर मग त्याच्यानंतर आपण कोथिंबीर टाकून द्यायची. मग आपली मस्त मिसळ तयार आहे. कोथिंबीर आणि लिंबू पण घ्यायचा.
हो.
पाव लोणीमध्ये भाजून घेऊ शकता किंवा पाव असेच खाऊ शकता गरम गरम करून.
अच्छा, बर बर. ठीक आहे. छान होई. छान सांगितलीस हं रेसिपी, आता मीसुद्धा करून बघते.
हो नक्की, तुला कोणता खाद्यपर पदार्थ बनवता येतो, मला सांगशील का?
मला तु तुझ्या आवडीचं कोणते पदार्थ आहेत, ते सांग? मी त्यातला सांगते तुला, मला कुठला येतंय. म्हणजे तुझ्या आवडीचे सांग.
मला पालकपुरी खू प आवडते. तुला येतंय का बनवता?
हां येतंय की.
मला कृती सांग.
हा सांगते, त्याच्यासाठी साहित्य काय लागणार आहे बग, पालक
हम्म. हा.
आणि हे सून लसूण, आल्लं आणि तीळ वगैरेची पेस्ट पाहिजे आप ल्याला. आणि एकजुडी मी आता कृती सांगते, मी तुला सरळ एक जोडी अ पालक घ्यायचा. ते स्व म्हणजे निवडून, स्वच्छ धुवून घ्यायचा आणि धुतल्यानं तर थोडसं तो प पाणी ठेवायचा गॅसवरती, एका बाऊलम ध्ये आणि त्याच्या त्याच्यामध्ये पाणी ठेवाय म्हणजे पाणी घ्यायचं आणि ते पाणी उकळलं, की त्याच्यामध्ये आपला धुतलेलं पालक त्यात घा म्हणजे टाकायचं आणि ते उकळल्यान जास्त म्हणजे त्याला शिजवून द्यायचं नाय. तो थोडसं मन म्हणजे जास्त शिजला ना, की त्याचा कलर बदलतो. म्हणून, मग तो एक म्हणजे नुसतं गरम पाण्यात टाकायचं. आणि तो पालक माहितीच आहे लगेच शिजतो. म ते हाय असं परत गॅस बंद करायच त्यात टाकल्यानंतर कि लगेच काढायच. आणि चाळणीवरती परत गार पाणी त्याच्यावर हे करायचं टाकायचं म्हणजे जास्त पुढं श म्हणजे जास्त शिजला जाणार नाही. आणि त्याचा कलर बदलणार नाही.
हा.
तर मग आपण एक दोन वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं. त्याच्यामध्ये दोन चमचे बेसनचं पीठ टाकायचं आणि एक चमचा कॉर्नफ्लॉवर पिठामध्ये आणि पिठात ते झाल्यानंतर आपण जे पालक काढलाय तो पालक मिक्सर मध्ये ग्रँड करून घ्यायचा म्हणजे फिरवून घ्यायचा. आणि अ आणि आपलं हे जे मिरची हे ते आहे ते वाटण तू सेपरेट केलं तरी चालेल किंवा पालक बरोबर तू मिरची, कोथिंबीर आणि आलं, लसूण, तीळ वगैरे सगळं घालून मिक्स केलंस तरी चालेल. आणि त हा जिर पण घालू शकत आणि त्याच्यामध्ये तुला हवं तस तू तिखटाच प्रमाण ठेवू शकतेस तुला जर जास्त तिखट हवा असेल तर तू जास् म्हणजे तुझ्या हेने तू करू शकतेस कमी हवे असेल तर कमी मिरच्या कमी घे तुझ्या म्हणजे तु तुम्ही कसं तिखट खाता त्या हिशोबने तू मिरच्या घेऊ शकतेस. म ते सगळं ग्रँड केलेलं आपण त्या पिठामध्ये ओतायचं आणि त्या पठ पीठ चांगलं मळून घ्यायचं. मीठ टाकायचं मळून घ्यायचं आणि नंतर तेलाचा एक हात म्हणजे त्याला लावून ते चांगलं मुरत ठेवायचं. आणि ते मुरड दहा मिनिटं मुरवून द्यायचं ते पी त्याच्यानंतर तुला ह आणि मग झाले
किती मस्त सांगितलीस
ठेवू का मग?
ठीक आहे. धन्यवाद.
बाय,